हॅलो, बोला.
येताय का आवाज.
झालं जे जेवण झालं का?
नाही हो आताच आले मी किराणा भरायला गेलती दुकानात.
हो का. म स्वयंपाक व्हायचा असं.
हम्म.
काय
हा मग मगाशी कधी आलती घरी.
हम्म
घरी कधी आणते म्हणल मगाशी.
मी घरी साडेपाचला आली.
हो का.
हम्म लागला म्हणा फलतो.
नव
मीठ म्हणल किती दिवसात दिलती.
झाली दुसऱ्या दिवशी आम्ही पहिले पैसे वगैरे जमा केले सगळे. अन दुसऱ्या दिवशी आम्हाला खीट आली.
हो का.
ते आता ते म्हणजे तिच्या जवळच ते सामान संपलेलं आहे ना. तर ते म्हणे संपलं म्हणे आता पुरं सामान. कारण कि खूप म्हणजे जनी असं पार्लरच चालू आहे ते ना हे गेलेलं आहे ना सगळीकडे.
हो.
अ इकडे बी आहे आपलं बायपास वर बी, तिच्याकडूनच गेलेलं आहे ते सामान तिकडे. त ते संपलं म्हणे तर ति म्हणे ही म्हणे दोन कीट हे कर म्हणे तू ऍडजस्ट आता कुठून बी. तिले सांगितलं की दोन करबा त ह म्हणून ते म्हणे पायतो म्हणे मी आता दोन गीट, तुमच्या दोघी साठी राहिल्या तुम्ही दोघी.
बघना विचारून
तिथे मग हा ति तर ते म्हणे आता उद्या परवा पायतो म्हणे मी तिला फोन करतो म्हणे आज. तिल म्हणतो म्हणे आज नाही तर उद्या दे ते दोन दिवसात म ऍडजस्ट करून.
हम्. जाउदे भेटे ना?
हो.
हम्म.
भीशी दिलति का मग तुला?
हो.
परस्ितीला दिले काय
हो. तीन हजार
द्यायची म्हणे आता उद्या नाही तर परवा पहावा लागेल म्हणे देत म्हणे तेव्हा
काय?
हथ मणे उद्या नाही तर परवा येईल म्हणे
हो. मगाशी म्हण मले मु फोन करतो म्हने मि तिला सांग तू म्हणे किट लवकर पाठवून म्हणून बा, दोघी जणी राहिलेल येता
हम्म
हम्.
काय शिकवत नाही म्हणे बाई ते जास्त शिकवत नाही म्हणे
ताई तेवढं नाही तेवढंच आहे ना मी पाहिलं ना सगळीकडे कारण का आता माझी मैत्रीण ना हो ते शिकून राहिली ना तिले तरी एकच मेकअप शिक शीकवत आहे ते, जे शिकवईलत एक मेकअप दोन समजा एक हेअर उद्घटन योक साधी
हम्म.
हे दोन अन वॅक्स अन अजून प्लकिंग अन फेशियल बस हे एवढंच शिकवणार आहे म्हणे, तीने तेवढेच भरले. आपण जेवढे भरले तेवढे, तरी उलट आपल्याला हे तरी एक दोन समजा शिल्लक्षिक होत आहे.
मी म्हटलं बाइ दोन तीन मुलं कट तिला सांग ऑनलाईनले मेकअप तरी ते म्हटलं एखादा शिकून.
हाव मेकअप देणार आहे ति एक, मेकअप दे
आई म्हणे पहिले नाहीस म्हणे मेकअप म्या आपलं बाई मग आम्ही या सामान तर सांग म्हटलं आम्हाला या सामानाचं कसं? काय करायचं तर कर कश करायचे स्ट्रेट कसे करायचे केस मग काय आम्ही सामान घरी आणवणार ते काम ठेवा का म्हटलं आमच्या जवळ कोणी आलं तर काय दाखवाव म्हनल ते
हो बर म्हणे एक, एक, एक शिकून दिन म्हणे एकाच वेळा म्हणे मला हव एकाच वेळा
हा एकदा सांगून द्या म्हणा मग आम्ही करतो.
प्लेटनर ते हे रॉड चालोता तर आला पाहिजे घरात ठेवायसाठी घेऊ राहिला का मागेच?
हो मग. नाही ते प सांगते ना ते आपण त्याच तिने जेवढं सामान आलं ना तेवढं ती एकदा, एकदा युज करणं सांगणार आहे आणि तिच्या यथच बोलवणार आहे ते सामान घेऊन.
हम्म हम्म.
हो आता उद्या तर राजेश्वरी नाहीये. ना पण तीघीच आहे येतायना तुम्ही?
हो येतो ना
हो. एक वाजता जाऊ मग मी कामून म्हणजे तिकडून आले. जेवण वगैरे करील मी म तुम्हाला फोन करील. स्पना ताईच्या इथ अ.. मी का मी साडेबाराला येतो तर घरचं म्हणजे थोडस करून मग एक वाजता. चालली जातो.
हो का
हम्म एक वाजता गेली की अडीच अडीच वाजेपर्यंत तिथं तिथून अडीच वाजता मग कामावर जातो.
ते म्हणे आता अडीच वाजेपर्यंतच घेतो म्हणे मी एक ते अडीच.
हो मग एक ते अडीच आहे ना. तिले चालू करायच्या आधी अं नाही ते आता आम्ही बसलो हो नाही ते आता. आता आम्ही बसलो का नाही.
हा.
तर मग बसते ते बी दुकान चालू असलं की ग्राहक नसल की बसते. ते मग थोडा वेळ-
चालते ना होते ना मग तिकुन किती वाजता येत तू काम
मी साडेपाच वाजता अडीचले गेली की.
हम्म.
पण आज तर माझं धुनही राहिलं होत हो फोडणीचा भात केला. अन मग कपडे भिजू घातले मग कपडे धुतले फोडणीचा भात लावून दिला तोपर्यंत फोडणीचा भात बी झाला. जेवण केलं आणि मग आता सकायचे येतात घासून घेतले.
हम्म.
हम्म आज राहिले होते ना काम आजुन उशीर झाला. याची शाळा असते सकाळची त्याच्यामुळ रविवारी फक्त
काटला मग तुला आता ग त्याच शाळेत आहे? त्याच आहे म्हणटलं देवी हेवी देवीका का दुसर्या शाळेत टाकलं? हो हो.
शाळेत आहे ना एवढं वर्ष आहे ना तिथं चौथी पर्यंत आहे ती शाळा. कॅलर शिपच्या हम्म मध्ये बसवला. हे काय हे स्कॉलरशिपच काय आहे स्कॉलरशिप म्हणजे काही हे आहे का फायदे गियदे काही सांगा बरं? तिले बसू की नाही बसूत.
हो बसोना पैसे चालु हो
साडेपाचशे तिले कायचा महिना चालू होते?
पास झाली त्या परीक्षेतचे तर तिले तिकडून पैसे भेटते ना मग.
हो का परीक्षेत म पास झाली तर तिकून पैसे भेटते तिले मग.
हा पास झाले तर बसू द्यायचे नापस झाले तर काही नाही भेटत नापास झालं तर काही नाही भेटत तुम्हाला माहिताय ना? ते कशे आहे अभ्यासात हुशार आहे काय मला समजत नाही.
हम्म!
होते ते पाय, असं साधं साधं नॉलेज असते ते गणित, बुद्धिमत्ता हे व्याकरण होते ते. चालू राहितेन तेजे पैसे पैसे भेटते ना मग.
नाव काय?
मायावाला मैत्रिणीची पोरग झाली ना पास ते तर ते चांगल्या पैसे भेटू राहिले म्हने तिला.
हम्म हम्म!
अतिच झालं
काय बस, हो काय आता ती चौथीत चालू आहेन तिला?
परीक्षा
मग गाईडागिट आहे का कोणाजोड जुने?
गाईडा काय माहित विचारावं लागेल.
साडे पाचशे रुपयाची एक गाईड! दोन पाचशे पाचशे नव्वदच्या दोन गाईड.
बघ की बाई त्या हेन
हम्म!
दोन तीन पोरी आहे आमच्या हित, येता येत नाही त्याच्या असन तर कॉल लावतो मग मी.
बर पान लाव जा मग चौथीच्या असल कोणाच्या तर आजूबाजूला हाय म्हणते.
नाही ना त्याच शाळेतली एक पोरगी होती.
हम्म हम्म!
तर विचारून पाहिन मी त्याला असन तर द्या म्हणीन अभ्यास कराय पुरता वापरत वाचायचं तुम्हाला करुन.
हो हो चालतंय असंही म्हणलं तर!
तसं ही तुला सांगतोय मोबाईल मध्ये बी युट्यूब वर ते स्कॉलरशिप चे क्लास चालू आहे. फ्री मध्ये आहे ते. ते बी शिकवतेत तिथ मस्त शिकवतेत सर लोक हाव! तीथ येणारे शिकवतात जे जे एक्झाम ला येणार त्याची प्रॅक्टिस करून घेतेत.
हम्म युट्युबर?
हा युट्यूब वर.
हम्म हम्म!
म ते आता मी ते क्लास करतो ना परीक्षेचे त्याच्यात मी लय ऍड ते का कॉलरशिप आम्ही घेऊन राहिलो ना.
हम्म! म्हणेल ति मोबाईल देना रोज रोज रोज रोज साध अभ्यास करते, साधा अभ्यास करते ती. गाईड आणायचे आहेत अजून तिले!
हायत का मग मी त्यािला विचारून ते उद्या जाईन त्यािच्या घरी.
बर!
बर! विचार जा, मग मला सांग जा फोन कर जा. हम्म म आता काय विचार आहे स्वयंपाक करायचा?
आता आली मी किराणा घ्यायला गेलती मग आता किराणा आणला आता कणिक भिजवली थांबतो म्हणलं पाच दहा मिनिटान त पोळ्या कारली चिरून ठेवली कारल्याची भाजी करतो,
हम् हम ह हम्.
का आलूच जे आता काढलेच मा,
हम् हम्म.
आमी थोडी खिचडी खाऊ घलो तू खिचडी खाऊ घालो नाहीला
हम्म तुमच्या भावा सकाळी पोळी भाजी राहते संध्याकाळी आजच केली खिचडी ते बी आज मच भिजली इकडे तिकडे फिरून फिरून गेले होऊन राहिले इकडे. तुमजे भावाली खिचडी खावाचीत काय झालं तेवढं.
हम.
हम् तुमच्या भावाची तर फेवरेट खिचडी आहे ते.
हो का.
फोडणीचा भात तिखट.
ह नाही.
ह ह. नाही आमच्या घरी पाहिजे एक टाइम तरी पाहिजे सकाळी नाही तर संध्याकाळी सकाळी वरण भात केला के. मग नाही पाहिजे सकाळी जर नाही केलं तर संध्याकाळी खिचडी पाहिजेच मग. कोणतीही भाजी असो पोळी भाजी खिचडी. फोडणीचा भात आपला. हेच मसाले आलू टाकतो त्याच्यातने. अख्खी डाळ टाकतो मशरूरीची.
हो का मग चांगली होते मसरंडाळणं.
हा मग तुमच्या भावालालाय आवडते ना ते. हम हं.
मसू सगळे आणि मसा आलू टाकतय ना.
हा मसूरची डाळ आलू टाकायचे असले तर आपल्याला शेंगदाणे बी टाकू शकतो. तो कडीीपत्ता हिरी मिरची टमाटो.
हम्म.
मसाले एक दोन थोडीशी चटणी.
ह् चां होवत त.
हळ मस्त होते मग. तेच.
ले साधच टाकला का तुरच्या ाळीचे.
नाही नाही साधी नाही.
हम्म. घरात असला तर मी बिर्याणीच करतो नाही तर करत नाही हो.
ह ते आपण सोयाबीनच्या वड्या टाकू शकतो मस्त लागत.
हमम.
हम्म सबीजवाड टाकायचे त्याच्यात.
च्या.
हो शिजतात ना गरम पाण्या देते आता आपण पाणी फोडली. हो आपण आता पााणी पुोडणी घालतो का नाही त्याचं. त्याच्यात म टाकून द्यायच्या मग थोडश. कुळ द्यायचे आणि मग भात टाकून द्यायचा. शिजतात ते दोन मिनिटं उकळू द्यायचे त्याले.
आमच्या इथं हे केलं होत. हो ना ते बुद्ध पौर्णिमा राहते तर ते खिचडी बनवते सगळ्यासाठी.